हॅलो. धनवंती
हॅलो.
हा काय गं आवाज येतोय का
हो आता आला आवाज
काय गं तुझी दिदी रडतेय का
हा जो पोत बने आज दुपा झोपायचं आहे तिला आज अ जास्त झोप अ हा आज दुपारी जास्त झोपून घे तूला नंतर
असं दुधू पिते का ती अजून
दुधू पिते का ती अजून
नाय, अडीच वर्षाची झाली सोडून दिली नाही.
तुझी दिदी
अडीच वर्षाची
हा मग दुधू नाही पित का ती अजून
आता दुदीी नाही ते ए झप झप झ झक झक
का गदनवती तीन वर्षपर्यंत पा पाजायचं नाग मग बाळाला अजून तर
ता चांगलं नाही राहत तीन वर्ष जागत जागत दोन वर्ष
पण आता आपलं बाळ आहे का दुसरं काही अडचण आहे दुसरं-‍- बाळ जर आपलं दुसरं आहे तर नाही पाजायचं हं
बरं जेवण झालं का तुझं?
हो बाहेर बी जायचं राहत म्हणून आता सोडून दिलो दूधची पेत
असं
आणि ती मोठी मुलगी कितवीला आहे गं तुझी ती
सहावी ला ती आठ वर्षानंतर झाली ती किती गॅप आठ वर्षानंतर
ती मोठी ना
हा
हा कुठे शिकायला जा जाते ती
गावातच आहे,
गावातच जाते का
हम्म
आश्रम शाळेत का
हा आश्रम शाळेत
हा बरं आहे तिथंच टाकलंय का घरून जाते का तिथंच राहते ते
ह्अ
तिथं राहते का हॉस्टेल पण आहे ना ग शहाणाला
नाही हॉस्टेल नाही फक्त गावातले एवढेच नाही
असं
फक्त गावातले एवढेच येत पण अपडाऊन करता हम्म
हा
ते गुपचूप बस.
जेवण झालं का तुझं?
हॅलो
हा जेवण झालं का ग?
हम्म काय खाल्लं.
काही नाही वरण भात पोळी
हम् मी काय बँकामध्ये गेली ते गोट्यावाल्या बाया बोलवत होत्या.
हा
पाच निघून गेले इथून तर अडीच वाजे अडीच वाजेला निघाले होते. ते आम्ही मॅडम सोबत
हा सोनाली मॅडम का?
हा दोन ची बस बी निघून गेली तिथं अडीच वाजेपर्यंत पोचायचं होत. तुम्हाला मग सोनाली मॅडम बरोबर गेली होती इथं
हा
आली होती ना लसीकरण होतं म्हणून
आज लसीकरण होतं का तुझं?
हा बरडी पाळाला लसीकरण होता आणि
हो
मग तिकडून आले
हा
स्वयंपाक वगैरे केला अंड्याची भाजी करून दिली मॅडमांना मग जेवली मग गेल्या
हा भाकर आणि अंड्याची भाजी केली का?
हा तिथं अ मंदानला सोडून दिलं ती का हाफीसला चालली गेली अजून म्हणत होती. ये ते मलगाव ला विजिट तिथ जावं लागेल मला पण वीस तीस किलोमीटर हे बी लांबच अजून ठगून जाणार मी तसं काय नाही मला मग सरां ते हाय तिथं असं म्हणत होती ती
हा व्हिजिट चालू आहे ना ग अजून
हम्म हा मग गेली असेल का नाही तेच माहती नाही.
हा
सांगत होती गाडी सापडली तर नाही तर मला फोन लावायचं असं म्हणत होती ती हम् तू का सोडायला येणार आहे का शहाणापर्यंत
मग तू तिकडनं कशात आली परत मनाण्याहून
ह आणि ते पाचची बसबी निघून गेले एक पिकअप सापडली मग सगळ्या बाया दहा बायात त्या पिकप मध्ये बसून आले.
असं ह
हम्म
हा का आमची पण गटाची सकाळी मिटिंग आहे वाटतं दहा वाजता मी पण ग्राम संघाची म्हणजे अध्यक्ष आहे ना ग गटाची पाच दहा मिनिटं जावंच लागणार मला पण तिथं हम्
हम पाच लाख रुपये काढले.
तुम्ही का?
हा कर्ज घेतले ना बँकेतून ते सगळ्या बायान हा दहा जणे मिळून पाच लाख काढले
हा
काय गां थांब
चेक का म्हणून का एवढे पैसे काढले
नाही ते हे गटवाल्या बायांचा आता काय खतबियाना काय काय पेरणीसाठी त्यांना घ्यायच हाय ना हा बियाना घ्यायला
म्हणून ते म्हणता कोणाचं घर बांधायचं कोणाचं हे बियाणं घ्याय अस म्हणतात. मग कोणा आला किती किती लागतात ते देतील.
पण दहा दहा म्हणजे दहाजनी मिळून पाच लाख रुपये काढले का?
हो दहा जणी मिळून पाच लाख रुपय
बरोबर
सहा लाख मागत होते पण तेवढं हे ब्यालाच नाही असं म्हणतात ते अंत
नाही का एवढे पैसे भेटले का तुम्हाला ग्रामसंघातून का
ग्राम संघात नाही गं. बँकेतून कर्जा घेतला हा मग महिन्याचा हा हप्ता राहतील हा
महिनच्या हप्ता
मग महिन्याचा हा ता बरावा लागेल मग व्याज नाही बरणार दोन वर्ष लागू का तीन वर्ष पण बरायचंय
किती कितीचा हप्ता केलाय
एक लाख असेल तेव्हा दोन हजार पन्नास हजार असेल तेव्हा एक हजार म्हण हो पण काय माहितीय आता उद्या माहिती
तुम्हाला असं
दर महिन्याला पाय आता मी जर पन्नास हजार काढले ना
हा
तर पुढच्या महिन्यात एक हजार जमा केला का मग एकूण पन्नास हजार राहत असतील परत दुसऱ्या महिन्याला एक हजार जमा केले का परत कमी कमी होत जाईल ते हा कमी कमी होत जाईल
चांगलं आहे ना मग आपल्याला पैसे वापरायला भेटतात ना ग चांगलं आहे
हा ना पण असं हप्ता जर लावला ना घेता आपल्याला मग एक खटी पैसे भेटत नाही ना भरायला मग तेवढं बरलं का मग थोडं चांगलं वाटत की
हा
बरलं सारखं वाटत नाही असं
हो बरोबर आहे कसं आपल्याकडे एवढे पैसे नाही निघत ना ग एक खट्टी
हा कमी कमी भरले का मग काय नाही वाटत मॅडम बी मनत होती मी नती तई मला बी पन्नासा काय
हे का तुमच वयांकाचं
नाही बँकाच नाही का आमचा गटाचे पैसे काढत
हा ते गटाचे तुमचे पैसे काढले का अस
हो आमचं म्हणजे कर्ज घेतलं बँकामधून आमचे पैसे खात्यावर पणच्या तर हजार का काय तरी जमा आहे
आहे का हा
पण ते खात्यावरच नाही काढलं कर्ज घेतलं बेंक्यावाल्या कडून हा त्यांच्याकडून घेतलं मग एखादी कोणी नाही भरल तर मग आमचे ते खात्यामधले पैसे कपात होऊन जाईल ना कस करणार ते बँंकावाले
हा
हम्म
पण सांगायच ना त्या बायांना बसवायच्या गटाचे अध्यक्ष तू आहे का सांगायच ना त्यांना मग बरायच्या महिन्याला असं समजवून सांगितलं की ते ऐकत ना ग ह
त्यांचं टेन्शन नाही असं म्हणजे सीझन जर आली ना सीझनावर कोणाची कापाशी काय काय मग एक खटे बी बरून देतात ते बाया
अससाहा
हम्म बरून देता
हा कपाशी पण कपाशी यायला किती आता किती अजून तर आपली पेरणीच नाही झाली तर किती महिने लागतील अजून अं
हा ना दिवाळी वर बरतातते बया
हा दिवाळीलाच पाहि मग आपली कपशीशी होते ना
हम्म
हा
ते भरून देतात
हा तरी बघ ना जून महिनात तर हा चालला गेला तरी अजून पावसाचा तर पता नाही
पाऊसता अजून पंधरा दिवस लागून जाईल म्हणत होते हा महिना बी सगळा चाल
पाच सहा सहा सात महिन्याने आपली म्हणजे कपाशी निघणार ना ग चांगले पण एक म्हणजे खटी पैसे वापरायला भेटतात आपल्याला बँकेतून
हा ना
बरायची जिम्ेदारी आपली ना गपन ये
हा पण अडचण राहिली का मग दखून जाते कोणाच्या घरी माग जावर लागत नाही हम् आणि पैसे कोणी पाच रुपये दिवसने देत नाही गीता
हा भाई आपण कुठं गेलो ना नाही भेटतात आपल्याला पैसे बरोबर आहेने आता हा टाईम कसा आहे ग कोणाकडे आता पैसे भेटतच नाही ना ग आता सगळं बियाणं काय काय आणायला आता शेतात आपल्या शेतात पण काहीच नसतं यावेेळेस सगळं मग विकत म्हणजे काही पण बियाणं खत वगैरे आणायला पैसे नाही भेटतात तर आपल्या लोक कसं काय काय चांदीचे दागिने वगैरे राहिले ते पणेवून दे
मग ठेवून देतात ते सोनं चांदी
हम
मॅडम म्हणत होती मला तू काढणार आहे का दनवती ताई असं विचारत होती मॅड ल मॅडम मी पैसे काढून घेते पण परत भरायला मला माझ्या जीवावर येऊन जात मग तु जेवचे मला काढून दे पन्नास हजार म्हणत होती
हां
मग बरेल मी सगळं मी करेल तू फक्त काढून निवडत दे असं म्हणत होती ती
मेडम का ह
हा मग विचाराला नाही तर पन्नास हजार काढून तिला द्यावं लागेल
हा मॅडम कस मॅडम बरून देणार हम्म
हा मॅडम बरून देणार तरर हाप्त्याला ती कुठ तरी पैसे घेतले म्हणत होती त किथ तरी व्याज भरली दनवती ताई मी बापरे हे तर बिना व्याज आहे आज मनात होती
हा हा
अ हे जर नाही देतील ना मग खात्यावरच काढून देईल मी तुम्हाला मी तर हो म्हनात
चांगले तुला जर वापरायचे नसतील तर मॅडम मॅडमला देऊन टाकायचं ना मग
हा तसच करणारे ती बरेल ना मग पैसे
हा
हा या त्यांना सांगितलं होत मला बी पन्नास हजार काढायचे एवढे दिवस तर काढायच नाही अस मनात होते आज काय बदलून गेले असं म्हणत होते म्हटलं पंचवीस हजार काढले ते त्यांची तर याज बरतच आहे मी अस सांगितलं त्यांना हा म्हणे देत दिला समान
आमच्या पनगटाच्या बाया काढणार होते हम्म आमच्या पण गटात ले बाय सांगून राहिले पैसे काढायचे पैसे काढायचे पण आम्ही पण आ आता बैठक घेऊ एक दिवशी मिीटिंग आणि कोणाला किती पैसे लागतात ते मग बसून करू
हा
आणि नंतर कळावेस ग्रामसंघातून काढणारे पण आम्ही पैसे
ग्राम संघाच उलट चांगलं राहतं घेत त्या का व्याज बी कमीन कमी लागते ना हा कमी आहे तिथे उलट चांगलं वापरायला पैसे मला तर ग्रामसंघाचेच आवडतात पण आम्ही काय करता गीता पैसे आणतात ते ग्राम संंघाचे थोडेच देत ना कोणते
कमी देतात ना ग हा एका गटा लाभ नाही गटाला एक लाख पर्यंत देतात ना ग
नाही आम्हाला तर फक्त साठच हजार दता
हा म्हणजे काही काही साठ देतात काही पन्नास
हा पन्हा साठ पन्हा आमच्या गटामध्ये बाराबाया होत्या ना
हा
दोन कोट झाल्या पण आम्हाला साठ हजार देतात ते